हॅलो. हम्म फ्री आहात ना तुम्ही?
हो हो फ्रिचे.
हम्म सुट्टीत कुठं गेला होता फिरायला? व
ह हा आता गेलो होतो देवदर्शनला. आपल्या इथेच महाराष्ट्रात आणि जायचं होत बाहेर आपलं बालाजी वगैरे. पण मग गाधिक. महिना असल्यामुळे गर्दी फारे. तिकडे मग कॅन्सल हेला.
अच्छा कारण आमचं पण काय, आमच ना जाणच झालं नाही मे महिन्यामध्ये असंच इथे जा तिथे जा ह्याना ते वयतांग कडे वगैरे त त्याच्यामुळे ना फिरणच राहून गलंय..
हा मुलांना सुट्टया होत्या ना.
काय न्यु डेस्टिनेशन्स
सुचवा. हो सांगू शकते पण मग तुम्हाला कस थ थंड हवी ठिकाणी- किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठे जायचय?
महाराष्ट्राच्या बाहेर पण चालेल. तुम्हाला माहित असेल तर सांगा हा आमचा एक आठ दिवसाचा
हो हो मी मनालीला गेलीय ना, तिथला माझा एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि तिथे फिरनसा- सारख पण आहे. परत वातावरण वेग- वेगळाय तो एक आनंद घेता येतो. आणि परत तिथले लोक जे आहेत ना ती खूप पोलाइटे म्हणजे अस चांगलं आहे स्वभाव त्यें- चा अशे गरीब आहे म्हणजे ते अस. मग अस हे नाही अस हो रिपेक्ट देतात. अस खूप चांगलं आहे म्हणजे तिथली ट्रीटमेंट. एकदम चांगली. त्या लोकांची.
अच्छा.
आणि परत आता आता ज गेले तुम्ही लगेच तर तुम्हाला ते बर्फ वगैरे म्हणजे बघायला मिळू शकतो, किंवा खेळायला पण मिळू शकतो.
हा हा कारण अजून उन्हाळ्यात चालूय ना हा त्याच्यामुळे जाऊ शकतो.
जास्त लाईट गेली कि मग ते बंद करतात. तिकडे
हा बरोबर त्या नंतर पावसाळा चालू होईल ना परत मग तिकडे पण खूप जास्त बर्फ पडतो.
हो. तिकडे जा अजून. इकडे पण आहे. अं म्हैसूर उऊटी वगैरे.
अच्छा. हा ते पण ऐकलेलं ह. माझे मैत्रिणी वगैरे. जाऊन आलेल्या.
हा, हा, हा आणि आम्ही ना इकडे गेलो होतो. राजस्थानला जयपूरमध्ये तर. तिथला माझा एक्सपिरियन्स आहे ना थोडा खराब आहे. कारण हो. तिथले लोक काय करतात. आपल्याला. अ आता आत. आता मी तर ऑनलाईन बघून गेली. त कोणत्या कोणत्या डेस्टिनेशन ला जायच. आम्ही ना दोन दिवस. जयपूर सिटीसाठी दिले होते. तर मगं मी. जी आम्ही जी गाडी केली होती तिथे फिरायला. तर मी त्याला सांगायची की नाही आजी. इकडे चल तिकडे चल तर तो काय बोलायचा की नाही प्लॅन असा आहे पहिले आम्ही इकडे नेतो. मग आम्ही तिकडे नेेतो मगं आत आपल्याला काय वाटतं ठीक आहे. म्हणजे आपण इतकं हे नाही घेत, कॅज्युल हा आपण इतकं हे नाही करत तर कुणी करत. किंवा मनावर नाही घेत. ठीक आहे, तुझ्याप्रमाणे पण मगं त्यानी काय केलं, आशा ठीकाणी नेलं, पहिल्या दिवशी की जिथे आहे ना वेस्ट ऑफ टाइम म्हणजे टाईम तर गेलाच. हम्म आणि पैसे पण गेले. म्हणजे तिथे ना असं इतकं पण काही असं मौल्यवान काही नव्हतं, हो की आपण ते पैसे देतो. इतके मगं त्याचा आपल्याला खरंच ते बघण्यात आनंद होतोय. किंवा खरंच आहे बाॅस तसं मग ते माझ्या लक्षात आलं, शेवटी पूर्ण वन डे ची ट्रीप झाली. मगं मी त्याला बोलली की, तू अशाच ठिकाणी नेलं की जिथे काही नव्हतंच, जास्त बघण्यासारखं फक्त पैसेच भरून तिकीट काढायचं होतं. आणि तिथे मध्ये काहीच नव्हं मगं तो मी त्याला म्हणट तुला मी हे सांगितलं होत तर तिथं तून नेलच नाही. ते आमे फोर्टलो बरे आहे तिथे, चांगलं. तर म्हणे नाही ते उद्याच आहे म्हणे, तर मग मी त्याला म्हंटलं की नाही पण मला मला आजच बघायचं होतं ना, तिथं तू नेऊ शकत होता. आम्ही तुला एका दिवसाचे दिले. मगर मग आम्ही त्याची गाडी कॅन्सल केली. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दुसरे समजा तिथे कसं असतं, अ याच्यावर पैसे हे रिक्षा असतात. मीटर वर बघ इलेक्ट्रॉनिक. मग आम्ही त्या करून म जायचं ठरवलं तर मग एका पॉईंटवर गेलो, तर तिथून डायरेक्ट तिथल्या डिरेक्शन कळले ते दुसरे ते काहीच्या काही भाड सांगत होते. ते त्या जीथपर्यंत जायचं म्हणजे मग असं झालं की आज व पनीर पैसे घालवायचे आणि कालपण न आपण इतके पैसे घालवले काहीच होदा नाही झाला. आणि तिथे तसच आहे सगळे लूटमारे आणि ते काय करता आपण त्यांना म्हंटलं ना की आम्हाला इकडे शॉपिंग करायची, तर मग स्वस्त मार्केट को तय? मग ते काय करता? त्यांचे आहे ना असं हेच. चैन आहे त्यांची कमिशनची हो हो कमिशनची मग ते का होता नाही का तुम्ही ते बघा इथे खूप चांगले आहे मग आपण जातो तिथ. बघतो मग त्यांच सगळ्यांचे ना चैन आहे ती. कमिशन याचं कमिशन त्याच कमिशन हो. त्याच्याच ठिकाणी नाही तर आपल्याला की जी ते ना महाग पण आहे किंवा वेड्यात काढलं जात आणि आम्ही एक मग त्यानीच मग आम्हाला एका दुकानात नेलं तिथे खूप छान आहे चादर वगैरे मग आम्ही गेलो तर मग आम्ही तिथे एक पाच हजारचा सेट घेतला ब का सगळं आपलं पीलो कवर वगैरे बेडशीट भारीतले मग ते म्हणे कुरिअर करत तुमच्या ॲड्रेसवर मग आम्ही पैसे पण हाफ पेड केले आणि बुक केलं आणि जो पीस आम्हाला आवडला होता ना तो थोडासा अ उसवलेला होता.
अच्छा
फॉल्टी होता तर मग त्याला म्हंटलं नवीन पीस पाठवतो म्हणे हो नवीन पीस देईल म्हणे तुम्हाला. तर आम्हाला घरी पिस आला तेव्हा फोन म्हणजे फोन आला ना नाशिकला जेव्हा ते पार्सल आलं तर तेव्हा ते बोलले ही तुम्ही आताची राहिलेली अमाऊंट आहे ती पेड करा मग. तुमचं पार्सल आलं मग ठीक आहे पैसे पण दिले ना. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला तो फॉल्टिच पीस पाठवल.
अरे बापरे
म्हणजे आणि माझी तर पण जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना जे तिकडे गेले जयपूरला सगळ्यांचा एक्सपिरियन्स खराबच.
हो का अरे बापरे म्हणजे फार त्यांचे ह
तुम्ही गेले ना तर अजिबात त्यांच्या गोष्टींना असं आपण हे ने व्हायचं
बरोबर हा म्हणजे आणि त्यांना माहित असतं ना कि हे लोक आलेत बाहेरून मग त्यांना त तो बिझनेसच असत त्यांचा वेड्यात काढायचा लोकांना हां
दिवशी आम्हाला यायचं होतं ना ट्रेननी तर तेव्हा थोडा टाइम होता. मग माझी मीच ते आणि एक त्यांच मित्र ते असच गेले थोडस जाऊन मार्केटमध्ये. म ते गेले तर तिथे रिक्षावाला भेटला त्यांना तो म्हणे येणार तिथे हॉटेल पर्यंतला रिक्षा. करायची होती तर मग तर ते बोलले की तिथे सोडून दे मग तो काय म्हटला कि मी सोडून देतो सर तुम्हाला फक्त या मॉलमध्ये ए ना तुम्ही पाचच मिनिटं जा म्हणे. म यांनी विचारलं की का बरं, म तो म्हणे तुम्ही नुस् तुम्हाकले जाय ते गेले न म्हणे तरी माझं तिथे ना मने चाळीस रुपये मला भेटतील. तुम्हाला घ्यायचेत घ्या किंवा नक घीऊ, पण तुम्ही फक्त त जाते ते बघायला.
आच्छा हं-हं-हं
सगळेजण च्या बिजनेसच ए तो म ते आपल्याला पण वेड्यात काढायचं. परत आप आपल्याला इतर गोष्टींमध्ये नाहीच, हो-हो हो म्हणजे तिकडे गेल्या ना तर आपण आपल्या याच्यावर ठाम राहायचं.
हां, आणि आपण आपलं आपलं शोधायचं बा. आपलंच करायचं हं.
ना ते अजिबात ऐकायचं नाही.
तसं माझा ना मी अ केरळला गेलेलो ना तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता मा त्र ती लोकं खूप चांगली आस् हां इतके असेस. टेमरिस्पेक्ट देणारेत, एकदम स्वछ शतमात्र खरंच ना मानली पाहिजे तिथे, ते आपल्यासारखं कु ते थुंकलेल दिसणार नाही. कीय, तेना सिगरेटचा धूर कुठे ना काहीच. खूप छान तो एक्सपिरयन्स होत तांजा
हं म तेच ना म असा एक्सपिरियन्स आला त आपण दुसयांना सांगतो. तिने तुम्ही पन जा छाने, आणि आणि अं वाईट आला त आपण वाईट्स वाईटस
वाईट नाही बरोब जस् जो आहे तोच सांगणार.
तनं त तिथे एना असं बुल भुलैया रस्ता होता. म तो शोधून एना तो मला बाहेर यायचा होता, आणि त्या तो किल्ला बघण्यासाठी ऑलरेडी त्यांनी ना शंभर रुपये एकाचे घेतलेले होते.
फी घेतलेली होती हां.
तिकीट मग ते तिकीट काढल? तर मग गेलो तिथे त्या पॉइंट ला मद तिथं जोशीक सिक्युरटी गार्ड होता ना? त म्हण अ तुमी पैसे द्याल कमी तुम्हाला तर रस्त्यातून बाहेर काढून देईल. मी तुम्हाला रस्त सांगेल मग मी त्याला म्हटलं जर आम्ही ऑलरेडी तुझ किल्ला बघायचं पैसे दिले आम्ही तिकीट ल तो कस
ह म तो स्वतःचे पैसे मागत होता हा.
ते दोघ जण होते बर का मग तिथे, जे त्यांची जे लोकल लोक होते ना, ते पण बसले होते काही चे बघायला आलेले होते. ते, पहिल्यांदा मग ते म्हणे, काय झालं. मॅडम मी त्यांना सांगितलं की म्हंटल, असं असं झाल तो पैस मागतो अजून मग ते म्हणे, तुम्ही कंप्लेट करा म्हणे, मग मी त्यांना म्हटलं हो. तुमच्या इथे आम्ही फिरायला येतो. इतक्या लांबून आणि तुम्ही असं लूटमार करताय, म्हटलं हे हो बरोबर आहे का?
तेच तर, तुम्हाला तुमच्या
हा. मग? ते म्हणे तुम्ही नंतर तिकडे ऑफिस मध्ये कमप्लेंट करा म्हणे.
ह आणि आपल्याला नाही आवडत ना, ते अस उगीच कशाला? कम आप
तेच तर, म्हणजे हळूहळू काय होईल. त्यांच ना टुरिझम वर इफेक्ट
हा होतोच ना, तो कारण आपल्या मनात त्यांची निगेटिव्ह इमेज तयार होऊन जाते. ना आणि आपण दुसर सांगता सांगणारच की असं. झालं तिथे
हो. हो तिकडे खरंच, म्हणजे खरंच. जेवढे पण, माझ्या कॉन्टॅक्ट मधले गेले. ना सगळ्यांना हा च एक्सपिरियन्स. झालंय. आणि आम्ही तिथे खास का, गेलो होतो खाटूशाम मंदिर
हो हो हो हा तर, तिथे आहे ना? राजस्थान मध्ये.
हो.. हो म आम्ही पहिल्या दिवशी तिकडे गेलो होतो. त्या बाबांच्या दर्शनाला, मग दुसऱ्या आनी तिसऱ्या दिवशी आमचा जयपूर चा प्लॅन होता.
अच्छा.
तो असं, असं वाटत होत की, आपण काय वेळी इथे हे करतोय, पैसे पण जात नाही आणि वेळ पण जातोय. आप
ह हम्म च मॅडम बर झाल तुम्ही मग तुमच
ह ह ह हो हो आणि गेलं तरी पण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं, की नाही यांचं ऐकायचच नाही, आपल्याला आज हे बघायचं ना तर तेच बघायचं.
ओके मॅम. चला थँक्यू सो मच. चांगलं, चांगलं सांगितलं तुम्ही. थँक्यू बाय. बाय.